नमस्कार!
हा बोला, नमस्कार.
हम्म
हा काय नायी माझ आधीपासन म्हणजे संगीतामदे शिक्षण झाल होत. म्हणजे क्लासेस वगैरे लावलेले. आणि त्याच्यानंतर मग मास्टर पण त्याच्यामध्येच केल.
हा
हम्म, आणि मग आता त्याच्यानंतर ऍक्टिंग वगैरे म्हणजे मी नाटक वगैरे करते ना.
असये का?
हा त्याच्यामध्ये परत आता यम. ए. करतेय.
हा हा
हो
ते अम्म ऑर्केस्ट्रा मध्ये ते अ संगीत वगरे म्हणतात ते का?
ह तेच.
हम्म हम्म जाते का मग तू?
हा म्हणजे कार्यक्रम वगरे असतात छोटे मोठे आमचे.
हम्म हम्म, पैशे बरेच लागले असतील त्याला.
पैशे म्हणजे तशे नाही. आता सध्याला अजून शिकायला लागले ना मी. मग शिक्षण वगरे झाल्यावर मग त्याच्यानंतर पुढ पुढ ते सगळ
नई शिकायला पैशे लागले असतील ना?
हा शिकायला पैशे, हो
तेच विचारतेय मग मी.
हो हो, फीज वगरे महिन्याची
हा
हो
तेज ना म
काय मग अजून, काय चालल?
बाकी काय नायी निवांत आहे बाकी.
आमच्याकडे तीन दिवसापासून पाणीये. शेतात वाप देत नयी, पेरायला. हम्म
हो
नशीब तोर खोचलेली फक्त शेतात. सोयाबीन पेरायची होती. कायी नयी. आता टाइम ज झाला त ते सोयाबीन पण काय येणार ये.
नायी बरोबर ये की.
तुमची पण असेल शेती?
नयी आपल्याला शेती वगैरे नयी ये.
त्या कशे आहेत तिथल नाही माहिती. बेसिक बेसिक पीक, हम्म
आमची आहे शेती.
हम्म, मग तुम्ही काय शेतातल्या शेंगा खातायत का काय?
नाही हे अ सुनेच्या आईने दिल्या होत्या.
हा हा हा
शंगा अच्छा
हम्म, हम्, हम्.
मग खारट शेंगा निका ते, वापता बघ.
ए लावून ना. हम, हम.
मीठ वगैरे लाऊन.
त्या पण असे छान लागतात. हा, हा, ह.
हम्म. मग आता म्हटलं. गप्पा मारत - मारत खाऊन घेऊ म्हटलं. थोड्याच्या.
हो, हो. मग- मग जेवण जाईल मग. आता तुम्ही शेंगा खातायत म्हणल्यावर.
जास्त नाही गं. पंधरा - वीस शेंगा.
हा.
ते पण, टाइमपास म्हणून.
टाईमपा, हो की.
हो. जेवायला मी, जेवायला घेतलेलेय. पुढच्या रूम मध्ये. पण काका बोललेती न, थोड्या वेळात जेवण करू, थांब.
हम्म, हम्म.
मग म्हटलं, ठीकय. मग बसली मग.
हो, ना. भाजलेल्या शेंगा पण, छान लागतात ना.
भाजलेल्या शेंगा न, ओल्या शेंगापेक्षा छान लागतात. म्हणजे ओल्या म्हणजे शतातून उप पडऊून आणतो ना?
हम्म, हम्म.
त्या शेंगा छान लागतात. भाजलेल्या.
हो.
असेच. हम्म. तुम्हाला तर सगळं, विकतच घ्यावं लागत असल.
हा, विकतच.
हम्.
कधी - कधी असतो. म्हणजे, तिकं
तुझा आवाज.
अ येतोय, पण बारीक आवाज येतोय भरपूर. पण ठीकय, येतोय.
मग आवाज वाढव ना? आवाज वाढवायचा ना मग.
नाही - नाही, माझा आवाज इकडून फुलचय.
फुलय का?
हा, माझा इकडून फुलय.
असंय, का? म्हणजे, तू म्हणजे, थोडी उशिरा उत्तर देते ना, तिकडन.
होय, का? बहुतेक रेंजचा प्रॉब्ले असेल.
म्हणून मी सांगते. तर म्हटलं मग ऐकू येत नसाय. म्हणून उशिरा उत्तर देते काय असं?
नाही - नाही, ऐकू येतोय. बहुतेक मग ते, रेंज वगैरे काहीतरी प्रॉब्लेम असेल. पाऊस वगैरेच्या मुळ.
हा, पावसाचच असेल मग.
हा, तेच, तेच. त्यामुळे उशिरा ऐकू चालाय वाटतं.
हम.
हम.
तुमचं, स्वतःचं घर असेल.
हां, स्वतःचच.
हम्म या कार्या ॲप वर केव्हापासून काम करते, मग तू
आता झाल मला, आठवडा वगैरे होईल आता.
म्हणजे आत्ताच.
हो आत्ता आत्ता तीन
हम्म हम्म मला वाटलं, का जुनी हाय म्हटलं.
नाही, नाही, नाही नवीनच आहे एवढे झाल्यात. हम्म.
असय का हम्म. मला पण माझ्या पुतनीने सांगितलं. आणि माझ्या मुलीला पण तिनेच सांगितलं. माझ्या पुतनीने. अच्छा. कोण काय सांगायचं, कोण काय सांगायचं असं.
होय ना हो हो.
हं. केला म्हटलं मग, चला बघु ते कुठं पण काय, कुठं पण काय ऐकतो ना. त्याच्यामुळे, मग कसं वाटतं मग. घरच्या लोकांना, काही फसायला नको गोष्ट असं.
असं, असतं ते हम्म.
बाकी काय मग, मग तुमचा दिवस कसा म्हणजे.
फोन जास्त म्हणजे, बघून का टीव्ही वगैरे सिरियल.
रेंज मध्ये ये.
हां, येतोय का आता आवाज.
आता येतोय.
हां, बाहेरच आहे येथे. नाही म्हणलं, तुम्ही असं फोन वगैरे बघूनच असं म्हणजे, दिवस हे जातात का टीव्ही वगैरे.
नाही मला टी व्ही बघायला पण, असं म्हणजे हे नाही एवढं शैाक नाही टीव्हीचा पण.
हं, हं, हं.
टीव्हिचा पण नाही एवढा. आणि, आता तर हे सध्या मुलाचं लग्न झालं, तसं फिरफिरच आहे बाहेर.
हो.
हं. काही नाहि तर काही, काहि नाही तर काही चालूचय. मऊत ला जायचं. अं दारावर जायचं. असा आजारी पेशंट राहिला त्याला बघायला जायचं. अस चालूचय, अजून घर भरणी होती. घरभरणीला गेलो नाही. ते घरभरणीचं, असं म्हणजे काही नाही काही, काही ना काही असतं. चालूच आहे.
चालूच हाय हां हां हां
आता ते जाय याय शिवाय पण होत नाही.
हो.
नाही ग गेलं म म्हणणारे काय म्हणता मग येत नाही अशी ये तशी ये असं जावंच लागतं ना मग.
हो ना हो.
हम्म म आज पण म साडी ड्रेस घेऊन गेलो मग. त्यांनी आम्हाला पैसे दिले साडीबद्दल. साडी घ्यायला अजून अस. असं असतं. तुम्ही पण जात असणार ना आता हा.
ओ काय म्हणलात?
असं पंढरपूर जात असणार ना
हा पंढरपूरला एवढं नाही म्हणजे असं जाणं होत.
हम्म.
पण असं ट्रीप वगैरे काढली की मग त्यानिमित्तानं.
ट्रीपच्या निमित्तान
हो, आता वारीला वगैरे जायचं चालू होतं पण आता पाऊस वगैरे खूप आहे ना
हम्म नाशिकला तरी इतका पाऊस पडतोय ना नाशिकला
हो हो..
लय पाऊस आहे डयरेक्ट अ ते काय म त्यांना ना डायरेक्ट ते काय म्हणतात ते आलट काय ते दोन दिलेत
अलर्ट हो हो अलर्ट दिलेत.
दिलेत. त्र्यंबकला पण किती पाणी हे. मंदिर डायरेक्ट बुडून चालले.
हो ना हो ना.
तुम्ही म्हणजे तुम्ही धुळ्याकडचेच ना?
हो.
हा हा हा.
फोन मध्ये अशी ओळख नाही द्यायची ब आता मीनी मीनी नंतर सांग
हो बर बर.
हम्म
चालतय की बाकी मग आता जेवायला लगेच बसता?
नाही ना आता हे पूर्ण हे होईल तेव
हो हो ते तर आहेच.
हम्म. हे पाणी जमावून गेलेलं आहे ते पाणी पण जाडते फोन मध्ये आपण बोलते. असं इकडं येत असणार नां मग, आमच्या गावाकडे का नाही येत?
नाही कधीच बघितलं नाही गावाकडे म्हणजे असं काही म्हणजे असं हेच आलेलं नाहीये ना संबंध कारण की कोण राहत नाही
नाही का
नायी नाय.
हां हां
हुं
यायचं ना मग.
आता आता येईन ना आता बघू ना येन झालं की.
हुं
हों
यायच ना नाते ऐकपण नाही राहत असणारं
आता
हुं इकड
एक मिनिट हां आता बोला काय म्हणत होतात.
म्हटलं नातेवाईक पण राहत नसनार इकडे.
नायी नायी इकडं तिकडं कोणच नायी.
नायी काय
नायी नायी.
हां
हों
म्हणजे मम्मीला दुसरं बाळ झालंच नायी का मग?
अं नाही नाही
हां
त्यांना असं होतं की जे आहे ते एका मध्येच म्हणजे मुलगा, मुलगी.
हा म्हणजे होऊच दिलं नाही जसं दुस
हां एकुलती एकच ठेवायचं होत त्यांना हां त्यामुळं